पाच
येतोय बोल की.
हा तर आता. पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये मला वाटतं शिक्षक दिन असतो. तर प्रत्येक. हा तर मला वाटतं प्रत्येकाचाच शाळेमधला एकतरी असा शिक्षक असतो जो त्याच्या आवडीचा असतो. तर. माझं सांगायचं म्हटलं तर माझी एक शिक्षिका होती विध्या. मॅडम म्हणून होत्या. आणि खूप म्हणजे मी शाळेत होती तेव्हा त्या मला पहिली ते चौथी पर्यंत होत्या. आणि. प्राथमिक शाळेमध्ये पण एवढ्या छान होत्या त्या म्हणजे खूप. चांगल्या होत्या म्हणजे असं त्यांचा स्वभाव असा थोडासा बोलतात ना मयाळू होता. त्या कधीच कुठल्याच मुलावरती अशा रागवायच्या नाहीत म्हणजे कुणी किती दम. त्यांना जमवलं किंवा एकच प्रश्न किती वेळा विचारला तरी त्या अगदी. बोलतात ना एकदम अ छोट्या मुलासारखं होऊन त्याला त्या समजवून सांगायच्या त्या. भाषेमध्ये आणि खूप छान होते त्यांचा आवाज एवढा. सुंदर होत आणि त्या आला येतो येतोय का आवाज आता. मला तर नेटवर्क फुल आहे फायजी तर. अशा माझ्या शाळेतले होत्या प्राथमिक शाळेतले शिक्षक. आणि त्याच्यानंतर मग चौथीनंतर मग अ ते दुसऱ्या शाळेत गेल्यावर. ती म्हणजे त्यांच्याशी थोडा माझा असा कॉन्टॅक्ट कमी झाला. पण आता असंच मागे माझं लग्न झाल्यानंतर मी एकदा गेले होते त्या साईड. माझी जिथे शाळा आहे ना.
ह.
त्या भागामध्ये. तर त्या अचानक माझ्या समोर आल्या होत्या त्यांनी काही मला ओळखलं नव्हतं कारण की. पण जेव्हा चौथला वगैरे असतो तेव्हा चेहरा आपला थोडासा वेगळा दिसतो. पण मला त्यांचा चेहरा चांगला आटत होता तर मी ओळखलं. आणि त्यांच्या पाया वगैरे पडली तर त्यांनाही खूप छान वाटलं जेव्हा मी त्यांना माझी ओळख. सांगितली म्हणजे मलाही खूप. असं भरून आलं की एवढ्या वर्षानंतर त्यांना बघितलं. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे मेन बोलतात ना पहिली ते चौथीच आपल्या पायरी असते एक. शिक्षणाची. तेव्हाच आपला पाया मजबूत होतो आणि म्हणून आपण पुढे जाऊन एक चांगलं करियर किंवा काही करू शकतो. मला वाटतं.
बरोबर आहे म्हणजे आपल्याला. नक. अची शिदोरी ज्यांनी दिली. आपले जे आईनंतर जे पहिले गुरु झाले ते शिक्षक आपल्या मनामध्ये त्यांच. हृदयामध्ये स्थान आहेच. तसेच आम्हाला पण आमचे वर्ग शिक्षक होते पहिली ते चौथी पर्यंत एकसारखे. एका वर्गावर एक शिक्षक जस वर्ग पुढे जायल. तसा ते शिक्षक आम्हाला शिकवायचे म ते तारदाळे सर म्हणून होते. अ ते नवीनच होते ज म्हणजे नोकरीला लागलेले. पाच ते सहा वर्षाचा त्यांना अनुभव होता. पण त्यांनी आम्हाला इतकं छान शिकवलं आणि. त्यांच्या खूप अशा आठवणी आमच्यामध्ये म्हणजे आहेत की आम्हाला म्हण स्ॉलर पण आम्हाला म्हणजे मोजके विद्यार्थी साईट ला काढून स् कॉलसवलं चां त्यामुळे आमचा चांगला गणित विषयामध्ये प्रावीण्य पण आम्हाला भेटलंच. आणि आमच गणित पण चांगलं झालं कारण माझी एक किस्सा आहे. म्हणजे मी पहिलेला होते त्यावेेळेला हो.
हा.
अ काय झालं अ की मला म्हणजे जो उकार असतो अ काढायचा तो उकार काढला यायच नाही. काढायं होरा अस कंवा दुसरावकारा मी नवच काढाच
हम्म हम्म.
सांगलास किती काढणार आहे कायचीस आणि हाताला धरून त्यांनी उकार कसा काढायचा ते शिकवला. तेव्हापासून मला अजून पण कोणताही शब्द लिहिताना जेव्हा उकार काढतो त्यावेळेला सरांजी नक्कीट ठ येते म्हणजे अशा बारीक गोष्टी असतात त्या शिक्षकांनी आम्हाला म्हणजे अ चांगल्या पद्धतीने शिकवल्या आमचं गणित पण चांगलं झालं. अ कारणम कसं होतं की पहिले एक ते पाच वर्ष आपल्याला एक तर काही येत नव्हत माझ्या बाबतीत पण तेच होतं पण सरांनी आम्हाला अ आई पासून ते एक दोन म्हणजे सगळं स त्या शिक्षकनी आम्हाला घडवलं. म्हणजे ते आमचे शिक्षक पहिले गुरु कारण आता म्हणजे चांगलं शिकलं आता तरी शिक्षण चांगलं झालं आहे पण म पुढे मागचा विचार केला एक सोळा सतरा वर्षापूर्वीचा तर वाटत की खूप भयानक काळ होता कारण मी पण आता माझ्या बाळाला घेऊन शाळेमध्ये जाते बसते त्याच्यासोबत पण आता किती भीती वाटते कि अ आई आणि एक दोन शिकणं म्हणजे इतकं सोप नाही हाय. कारण बुद्ध्यांक इतका पण लहान मुलांचा एवढा पण हे नसतं की ते लगेच कॅप्चर करतील पण आप आमच्या शिक्षकाने आम्हाला किती छान प्रकारे शिकवलं वाट्या काट्यापसून कश
हो हो. हॅलो.
कार क मग. अशिक्षित जे वर्ग शिक्षक होते तारदाळ सर ते आता मुख्याध्यापक झालेत ह्या वर्षी झालेत. ज न्यूज बघितली आम्हाला इतका भारी वाटला आनंद झाला म्हणजे जे आमचे गुरेवररे ते मुख्याधोक झाले ती आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती म्हणजे करा सरनी इतकी एक अ मला वाटते पंचवीस तीस वर्ष त्यांची अ सेवा झाली असेल. आणि इतक्या वर्षामध्ये चांगलं त्यांना पद मिळालं त्यामुळे आम्हाला पण खूप भारी वाटलं हे ऐकून. अजून पण म्हणजे म पण एकदा शिक्क भेटले म्हमजे ते आमची पण एवढी भेटघाट नाही झाली एका म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी मी गेले होते. आणि सर आलेले होते आणि त्यावेेळेला मी भेट घेतली त्यांची पण सरांने माझा चेहरा सरांच्या लक्षात होता. आणि सर मला डायरेक्ट तेनीच हाक मारली माझं लक्ष नसत म्हणजे सरांच्या मेबरीमध्ये सर म्हटले तुझं नाव हे. तुझा हजरी क्रमांक आठ मला आश्चर्यच वाटलं. सर म्हणजे मला इतकं म्हणजे सरांना आठ हजरीे क्रमांक आणि तुझं नाव हे. आणि पूर्ण सरांना नाव माहिती होतं मग किती अभिमानास्पद गोष्ट होती ही माझ्यासाठी तर इतकं तीस वर्ष एवढं लक्षात ठेवणं म्हणजे सोप नाय, आहे त्यांच्यासाठी कारण खूप विद्यार्थी होऊन जातात त्यांच्याकडून
अगदीच अगदीच आता मी सांगायचं म्हणलं. तर म्हणजे शिक्षक कसे कारण की आपण पहिली ते म्हणजे लहान शाळेमध्ये. आपला अजून जास्त प्रवास असतो तर शाळेमध्येच असतो. कॉलेजमध्ये काय आपण कमी जातो कारण की पहिली ते दहावी पर्यंत आपण शाळेतच असतो त्यामुळे शिक्षकच आपल्या सोबत कंटिन्यू असतात आणि जे काय आपण चांगला माणूस घड तो किंवा चांगले वाईट जे काय विचार असतात ते आपल्याला शिक्षक सांगत असतात. आणि तसंच एक सांगायचं म्हटलं. तर जेव्हा अ म्हणजे माझा पण एक असा किस्सा झाला होता शाळेमध्ये. अ म्हणजे असा चालू त्रास तास होता आणि मला म्हणजे शिक्षक रूम मध्ये काहीतरी अ गृहपाठाच्या वया वगैरे ठेवायला पाठवलं होतं तर माझ्याबरोबर एक माझी मैत्रिण होती. तर आम्ही गेलो होतो असंच. पण माझी थोडीशी उंची जास्त असल्यामुळे म्हणजे बाकीच्या मैत्रिणींपेक्षा मी उंच होते. तर चालू तास होता आणि त्या तासामध्येच आम्ही गेलतो ठेवायला. तर थोडस अल्लडपणा असतो त्यावेळी आपल्याला म्हणजे म्हणतात का नाही एवढं असं बुद्धी नसते त्यावेळी. तर मी अशीच जाता जाता जी शामची घंटा होती ती खाली होती माझ्या उंचीला साजेशीर अशी होती. आणि मी म्हणजे मस्तीच्या धुंदामध्ये मी ती घंटा वाजवली चालू तासामध्ये.
आणि सगळे मग अ एकदम असे गडबडले ना कारण की तास सुरु होऊन दहा पंधरा मिनिटच सुरु झाले होते आणि आ अचानक मध्येच घंटा वाजली. तर सगळे शिक्षक वगैरे सगळे बाहेर आले आणि मी जी एवढी घाबरली कारण की की मी म्हंटलं आता काय खरं नाहीये कारण की सगळ्यांना आता मी डिस्टर्ब केलिय तर सगळे मला धरणार. तर मी पटकन जस वाजलं मला कळलं तशी माझी मैत्रिणी आणि मी पटकन वर्गात गेलो. मग त्याच्यानंतर मग आमच्या ज्या मुख्याध्यापिका होत्या त्या वर्गात आल्या आणि त्यांनी सांगितलं विचारलं की बाबा कुणी असं केलं म्हणून. तर मी काय उभी राहिली नाही आधी कारण की मला वाटलं मला कोणी बघितलं नाही. नंतर त्या मॅडम बोलल्या की मी मला माहिती आहे कोण आहे त्यांनी गपचुप उभं राहावं नाहीतर मग मी पलकांना बोलवनार. म मी उभी राहिली कारण की म्हटलं आता आपलं भांडं फुटलय. त उभं राहिल्याशिवाय काय पर्याय नाहीये, तर मी उभी राहिली पुढे आली. मग तेव्हा त्या आमच्या ज्या माझ्या आवडत्या शिक्षका होत्या. त्यांना मी सांगितलं म्हणजे माझ्याकडून चुकून झालं. माझ्या एवढं लक्षात नाही आलं की म्हणजे असं केल्याने त्रास होईल सगळ्यांना दिस डिस्टर्ब होईल वगैरे. मग त्यांनी माझी बाजू घेऊन म्हणजे आमच्या मुख्याध्यापक होत्या त्यांना एवढं समजवलं वगैरे. आणि त्यामुळे माझा मार पण वाचला. आणि घरी माझ्या पालकांपर्यंत पण काही सूचना किंवा कंप्लेंट गेली नाही. तर म्हणजे अस पण असतात शिक्षका की तुमची एखादी चूक असेल तर ते मोठ्या मनाने ते माफ सुुद्धा करतात. अ त्याच ते कधी अस चुकीच्या म्हणजे म्हणतात ना, चुकीला जर माफी मिळाली तरच माणसाला पश्चाताप पण होतो आणि तो त्या चुकीतून काहीतरी शिकतो पण जर त्या चुकीला तुम्ही माफी नाही दिली तो क्षमा मागत असेल तर मग त्या माणसाच्या मनात त्या गोष्टीबद्दल - - अ बोलतात ना वाईट भावना एक क्रूरता निर्माण होते. मग तो कधी चांगला माणूस घडू शकत नाही. तर शिक्षकांनी आपल्याला नेहमीच चांगल्या मार्गावर शे - - म्हणजे चालायला शिकवले आणि ते कधीच वाईट - - शिक्षण पण देत नाहीत आणि वाईट गोष्टी पण शिकवत नाहीत. तर माझे पण शिक्षक म्हणजे आयुष्यावर माझ्या ल क्षात राहतील असेच माझे पण शिक्षक आहे शाळेतले.
त्याच्यामुळेच आपल्याला खूप काही गोष्टी अशा शिकायला मिळतात. इथ हाय की शिक्षण म्हणजे लहान मुलांना शिकून पुढं चांगलं घडवणं. कारण आम्ही हायस्कूलमध्ये गेल्यानंतर पण आम्हाला चांगले शिक्षक भेटले. तसेच निळपंक सर असतील. एस एस पाटील सर असतील. निळपंंक सर आम्हाला पीटी वगैरे घ्यायचे. त्यांच्यामुळे आम्हाला शिस्तीचे धडे लागले. व्यायाम कसा करावा. परत ते आम्हाला आर एस पी, एन एन सी सी - - आमच्याकडे जास्त भागात चालते. कारण आमची शाळा एन सी सी मध्ये टॉपमध्ये होती. त्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला - - अशे चांगले धडे भेटले आणि आणि आम्ही
तुमचा तुझा आवाज ना ब्रेक होतोय मध्ये मध्ये.
आता येतोय काय?
हा. आता येतोय.
म्हणजे आर एस बी मध्ये पण आम्ही खूप सारी बक्षिस मिळवली. शाळेचं नाव केलं. त्यामुळं एक शिस्तीचा धडा- - सरांच्याकडून भेटला. ते पण शिक्षक आमचे फेवरेटच होते. कारण त्यांनी खूप साऱ्या गोष्टी चांगल्या शिकवल्या आम्हाला सोडा. अ - - परत मराठीचे शिक्षक होते. तर तसेच - - पाटिलू सर म्हणून इंग्लिशला होते. इंग्लिश पण माझ खूप वाईट होतं. आणि ते सर आमच्याकडून शब्दांचे पाठांतर करून घ्यायचे. त्याच्यामुळे पण आमचं इंग्लिश चांगलं झालं. कारण अ इंग्लिशच काही डोक्यावर न जायचं. काय येतच नव्हतं काय आणि. पण त्यासरांनी सगळं इंग्लिश पाठण तर करून घेतल्यामुळे पाचवी पासून आम्हाला इंग्लिश पुढे पुढं सुरू. खूप डिफिकल्ट होत. अवघड होतं सगळं. तरी पण शिक्षकांनी करून घेतल्यामुळे आमचं इंग्लिश पण सुधारलं. असं वाटयं की दहावीपर्यंत आमाला इंग्लिश वाचायला येतं की नाही. इंग्लिशचा पेपर म्हटला की खुप भीती वाट - - ायची घाम फटायचा इंग्लिशचा पेपरच नसुनय. पण नंतरन अकरावी नंतर जेव्हा सान्यसला गेले तवा इंग्लिश खूप सोपं वाटायला लागल. आसं पण झालं. मग - - वाटते त्या शिक्षकांनी घडवल्यामुळच
आपण आहोत बर. म्हणून तर गुरु पौर्णिमेला आपण शिक्षकांना काहीतरी अ भेटवस्तु म्हणून वर्गणी म्हणून देणगी म्हणून आपण त्यांना देतो. कारण की शिक्षक हे खूप महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या आयुष्यात आपल्याला एक चांगला माणूस - - घडवण्यासाठी अस मला पण वाटत आणि आपलं - - चालतय मग आता परत बोलूया आपण. हा.
आता आमचं पण असं सुरू आहे प्लॅनिंग. कि गेट टुगेदर करायचा. आणि सगळे शिक्षकांना बोलवून सगळ्यांना भेटायचं सुरू आहे. दिवाळीला होईल. ह ठीक. म्हणजे प्लॅन ठरेल आ - - मचा आणि आम्ही खूप छान पद्धतीने स्नेह संमेलन आणि शिक्षकांना पण बोलवून - - जुन्या आठवणींना उजाळ्या देईन असं मला वाटतं छान वाटलं तुझ्याशी बोल
मला पण छान वाटलं चल
ओके. धन्यवाद.